हॅलो
हॅलो
येतंय आवाज.
हो येतोय. झाल आवरल सगळं?
हो आवरल, आवरल, आवरल! काय आपलं संपत नाही चालूच राहत.
ते हाय लेडीज चे काम कधीच आवरत नसतात फक्त ब्रेक असतो मध्ये थोडासा
म्हणायच आणि आवरत रहायचं आज आपण काय करू पर्यावरण बोलायच व वातावरण बदलणार वातावरण तुमच्याकडे आता तुम्ही कोणत्या भागात राहता तुमच्या इथे पाऊस आहे का
नाही ना अजिबातच पाऊस नाही म्हणजे मला वाटत एक तारखेला पडला होता फक्त
अच्छा हां बरं बरं इथे पण तसच आहे आणि भयंकर गरमी होते आता. नाहीतर एवढ्यात तर गेल्या वर्षी कसं या महिन्यामध्ये मस्त वातावरण होत भरपूर पाऊस पडून गेला होता. म्हणजे मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती.
हो मगं ते मला वाटतं दहा का, दहा, बारा मे ला च का ते सुरुवात झाली होती मागच्या वर्षी.
आणि कंटिन्यू पडत होता ना तेव्हापासून, म्हणजे थांबलाच नाही, पूर्ण चार महिने मनसोक्त पडला होता हा
चार महिने जवळ जवळ मला वाटतय पाच महिने पडला असेल तो..
खरंच, खरंच, या वर्षी आ मगं काय म्हणून आराम करायच ठरवलंय की काय कळत नाही.. हो ना, होऽऽऽ पन सगळ पर्यावरण ऽऽ वातावरणच बदलून गेलंय ना पूर्वी सारखं आता म्हणजे, ही हेच नाही राहिलं की.. थंडी आताच पडेल, आता उन्हाळा पडेल
आता पूर्वी कसं होत ना छान अगदी परफेक्ट ठरलेलं असायचं,, हे चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा चार महिने उन्हाळा, त्याच्यात अस काही मागे
मगं एकदा ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर हीट असायची तेव्हा कडकडीत ऊन अस.. य आणि मगं कडाक्याची थंडी पडायची..
हो आणि सात जून म्हटलं की सात जूनला पाऊस येणार म्हणजे येणार. मी ते अक्षरशा जादू वाटायची जादू, की सारी ही
हो खरचं, आणि आता तर बघा ना गणपतीमध्ये. वगैरे पण आपण गौरी गणपतीची गडबड असते आणि धोधो पाऊस सुरू होऊन जातो.
हो अगदी दिवाळीला पण असत पाऊस..
हो ना, मगं किती वेळा तर रांगोळ्या पावसाने. घेऊन गेले, हो, हो, ग म्हणजे--, धो धो पावसाने ते पूर्ण अस वाहूनच गेलेय. किंवा डिसेंबर पर्यंत असायचं. करूनच जाईल बहुतेक.
हो त्याच्यावर कितीतरी जोक्स यायचे मग..
हा हो.
ह हम्म खरंच खूप बिघडलंय पण आता खरंच हाय. आता त्याला माणूसच रिस्पॉन्सिबल आहे बा.
हा मगं तेच ना आता सगळे जंगल कमी झाले,, सगळं प्रदूषण वाढले.. ल,,, पावसालाच आता काय कन्फ्युज झाले काय करावं ते. हम्म, हो हो आपण सगळ्याला.. आपण आपल्या सोयीप्रमाणे सगळं ठरवलंय ना.. मगं आता, ते निसर्ग पण म्हणतो मी बघतो, तुमी.. निसर्ग पण म्हणतो आता बघतो तुम
हा खरं आहे.. हम्म बघा ते आता एकोणीस जून आहे आज अक्षरशः.
म्हणजे,, आता पाणी कपात सुरू होणार हाय म्हणजे आता आमच्या इथे तर शनिवार पाणी कपाते आणि पुढच्या महिन्यात पण नाही आला तर मगं दोन दिवस आड पाणी कपात..
हो इथे पण, इथे पण तसच सांगितलंय.
तरी वापरणारे अगदी बिंदास वापरणं चालू आहे..
हो, हो असं म्हणजे विचार कोणी नाही का अ हे मेसेज येतात ना व्हॉट्सअपला.. खूप मजा वाटते ते सगळे फॉरवर्ड करायला याला पाठव, त्याला पाठव.. तवा असं होणार आहे, तसं होणार आहे, पण तसं पाहिलं तर स्वतः मात्र त्याच्यात काहीच बरं.. हो,,, पण जे स्वताच. ्कर्तव्य. ते आहे की पाणी कमी वापरायला पाहिजे ते मात्र काहीच नाही..
नाही ना,, ्हणजे अक्षरशः गाडी धुण्यामध्ये,,, पाईप लावून गाडी धुणे चालू आहे.. अं,,,, रस्ते धुणे,,, अंगण धुणं.
आणि किती वेळ तो नळ असाच चालू असतो.. किती पाणी नुसतं वाया जात असतं.. तेव्हा इतकं वाईट वाटतं ना खरंच....
म्हणजे कामवाल्या बायात अक्षरशः म्हणजे त्यांना असं हेच आहे की ते नळ चालू रा... ल्या भांडी किवा वछ हो नाही आपल्याला कि आप किती सांगावं ना पण तेच आपलं लक्षण असेल ना ते परत त्यांचं तेच नळ चालू आहे पाणी वाहतय त्या टब मधनं आणि यांच
चालेू चालेल
आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे पण मग सगळ्या घरातून सुरुवात व्हायला
हो म्हणजे खरे खरे म्हणजे प्रत्येकाने थोडा तरी विचार केला पाहिजे
बरोबर
हम्म आणि आणि बघितला ना खरं काही लोकांचे एवढे हाल आहेत ना अक्षर पिण्याचे पा नना ब कि आपण बातम्या बघतो ना दूरू बचारी
मग किती बायांचे किती हाल आहे म्हणजे काय शक्य म्हणजे डोंगर दर्या ओलांडून कुठेतरी एक विर ते तिथून ती कळशी एखादा एक कमरेवर एक डोक्यावर आणि ते तेवढं घेऊन यायचं
मग किती बिचार कष्ट करतात एका हांड्यासाठी आणि आपण किती बिंधास्पण आहे असं सहज
आम
बापरे काय लोक कधी विचार करणार का माहिती
खरच जेव्हा पाणीच नाही राहणार ना तेव्हा पण मग तेव्हा तर वेळ निघून गेलेली असते
हा आणि आता जेव्हा एखाद दिवशी पाणी येत नाही तर किती त्याचा इश्यू करतात बापरे पाणी आला नाही पाणी आलं नाही अरे का आलं नाही ते आपल्यामुळेच ना जेव्हा आहे तेव्हा मी जपून वापरत नाही
म आपण आता म्हणजे आपण आपल्याकडे काय करतो की बाबा नाही आता एवढं आपण ये ना तेवढंच वापरायचंय उगीच आपण भलते सलते काम नाही काढतच की उगीच पाण्याचा अपव्यय करायच पण काही जण म्हणजे आहे न चालू आहे चालू आहे ब्रश य तिाली नळ चालू आहे काहीतरी कोणा फोन व बय न चालू आहे मग या छोट्या छोट्या ग गोष्टी असतात खूप
खरंच ना आणि आपल्या मुलांना ना या गोष्टी आपण लहानपणापासून शिकवल्या पाहिजे कि हे फार महत्वाचं असतं पाणी वाया जाता कामानय जेवढं वापरायचं तेवढं नक्कीच वापर पण पाणी वायाने गेलं पाहिजे
हम म्हणजे असू दे भले असू दे खूप पाणी असू दे पण एक वळण लावलं तर ते जेव्हा अ अशी परिस्थिती आहे की नाहीय पाणी तेव्हा तर कामाला येईल ना ते कि बाबा नाही प अस हा कधी कधी खूप पाऊस पडतो म्हणजे ओला दृष्ट काळ होतो आणि कधी कधी अजिबात पत तेव मग त्याच महत्व आपल्याला
म तेच ना आता म्हणतायत ना की यावरची कोरडा दुष्काळ पडणारे अस
असं अस बरेच त्यांचे ठोकताय त बरो आच होईल
हो ना कार बघा ना आता जून ज संपत चालला आणि पाऊसच नाही अजून उरले किती त्याचे उरले अगदी दोन महिने श्रवणात तर काय थोडासा पाऊून पाऊस असतो त ते काही खूप पाऊस येत नाही
आपलं तरी जाऊ द्या हा ना आप एक वेळ ठीक आहे की आपल्याला आप घरात वापपुर पाणी लागत पण मग शेतकऱ आणि शेती नाही झाली तर आपलं तर सगळ म्हणजे आप देश हच्यावरती सगळ उलाडलं चालते मग सगळंच आहे ना मग सगळी महागाई वाढणार सगळंच वाढणार ना अन्नच नाही पिकलं तर खाणार काय आणि करणार काय
हा विचार कोणी करत नाही अस
एकाय एकायच दुसरी दुसऱ्यावर तिसरी गोष्ट अस
हा म्हणजे ना लोकच गंमत बघत अरे जाऊ पाऊस आप काय फरक पडतोय शेतीवाले बघतील पण हे नाही कळत की अर ते शेतीमुळे आपण आहोत ना जरी आपण शेती करत नाही पण शेतीमुळे आपण जिवंत आहे
नदीचं पाणी आपलं सोडतायेत म्हणून बोब नाही सोडलं तरी बोम
ह
धरणामध्ये आजत फोटो आलाय अक्षरच्या खडकड्यात दिसतोय म्हणजे तिथे पाणी दिसत खालचा तळच दिस
आणि अशी धरण जन आपल्याला बघत नाही का जस क भरलेली असतात छान वर्षी
नदीला पण किती चांगलं पाणी असतं त्यात अक्षरच्या पाणवेलींने भरून गेलेचे
कुठे पाणी असं तुंबून राहिलेलं आहे तेवढंच वाहणारं पाणी तर नाही ते
हम्म तोपर्यंत खूप काही होत नाही ना खूप काही घडत नाही तोपर्यंत माणसं सुधरत नाही
हा ते मग पण मग तेव्हा तेव्हा काहीच करता येत नाही हा जेव्हा शांगपण येतं तेव्हा सगळं उशीशीर झालेला असतो मुलांना पण शाळेमध्ये शिकवतात पण मग ते फोटो काढण्यापुरतच असत ते पण शिक्षण ह हा प्रोजेक्ट केला ह्याचे फोटो टाकले झाला पाणी बचाव झाला एक आलस त्याच्याव तेथ पाणी बेचाव चार मुलांचे फोटे फोटो एक प्रोजेक्ट
झालं
त्यांना प्रत्यक्षात नेऊन दाखवलं त्यांना प्रत्यक्ष नेऊन दाखवायचं क हे बघा इचछ हे हे असं पाणी येत आहे की यांना पाणी नाहीय प्यायला पण
मग दाखवयला पाहिजे खरं जे वास्तव आहे ना ते दाखवलं पाहिजे त्यांना कारण मुलं कस ना अनुकरण करत असत ठे आता मोठे घरातले वाया घाल होत पाणी बिंद पण चालय आणि मुलांना आपण शिक वते पाणी वायाने घालवायच कशा ऐकतील ते हा ते म्हणता अे माझ्या घर पण असं होतं मी
माझ्या घ घरात तर कायमच वाहत असतो तुमच्याकडे ते म्हणते तुमच्याकडे नाहीे का पाणी आमच्याकडे आमच्याक भरपूर पाणी आहे
तेच ना त्यांच काही चुकायचं नाही ते मुलं काण मोठ्यांसारखंच करतात
मुलांना याच्याला पाणी कुठून येतं तर नळावर न सांगणार ते
त्यांना तेवढंच माहितीय ना
हा
हम्म फार म्हणजे फार हे खूप मोठे इशू आहेत आता आणि ते त्यांचा विचार करच माण केला पाहिजे आपणच आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे
हा कुठेतरी छोट्या छोट्या हच्यातून सगळ्यांनीच ठरवलं की आता करायचंय तर होईल ना म्हणजे फार मोठा बदल नाही होणार पण थोडा बदल तर होईलच ना
मुळे एक टक्का जरी फरक पडत असेल ना तर नक्कीच सांग आपण कराव ते
ले तुमच्या बरोबर या विषयावर बोलून छान वाट ह हो धन्यवाद ओके बाय